हॅलो, हां, बोल.
हूं, आपला मगाचा विषय चाललेला. काय सांगालतीस? व्हॅक्सिनच्या बाबतीत.
होतीत ना.
हां.
रक्शनच झालं वाटतं सगळ सांगून.
हा वॅक्सिनच तुज ते हे आतन आपले - - शरीर कसं हे कर ते सांगालतास ते, ते झालं होते.
हा. ते कसं असतय बघ, सगळा डाटा जो सेव कस्यात होतोय माहितीय, आपल्या डी एन ए मध्ये
डी एन ए मध्ये
हा. डी एन ए माहितीच असेल ना, तुला म्हणजे झालंच असल, हा काय विश तेन तेवढ ते डी एन एच असतय, त्यात डी एन ए हेच होतय. आणि अ तो डीएनए मधनं डाटा, कुठं जातोय माहीतीए काय? म्हणजे ज्यावेळी एखाद य येतय, आपल्या बॉडीमध्ये अ फॉरेन पार्टिकल म्हणतात त्याला, म्हणजे बाहेरून काहीतरी वेगळं आलं. जे आपल्या बॉडीत नसतय कायम, असं काहीतरी वेगळं आलं. तर मग तो डाटा कशाला जातो. तो माहितीए सगळ, तो जातोय आरिनेला
आरेनेला.
हा आर एन ए मध्ये एक एम आर एन ए म्हणून असतोय जो की, मॅसेज पाटवतय आपल्या ब्रेन ला.
हा.
आणि तिथन म ब्रेन ऍक्ट करतय म्हणजे त्याच्यावरती ऍक्ट करतय की कि त्यांना मारायचं. मग त्याप्रमाणे मग बाकीच्या सेल्स तयार होतात, आपल्या पेशी वगैरे. आणि मग त्या बाहेर न आलेल्या बॅक्टेरियाला वगैरे मारतात.
हा हा.
आणि म असाच तो डाटा डी, एन, ए मध्ये सेव होत असतोय, काय होत नाही त्याला तो पाठवतोय म्हणजे फक्त नूसती इन्फॉर्मेशन देतोय, असं असं काहीतरी बाहेर न आलय, गेल्या वेळी पण हेच असं झालेलं. मग आपण याला असं मारलेलं आणि एवढंच सांगतंय
म्हणजे डाटा सगळा सेव होत राहतोय त्यो
ते बघ कसा डाटा सेव होतोय.
हम्म.
तसच जवळपास, कम्प्युटर मध्ये बघ आपण आता समज आपण काहीतरी आता सर्च केलं, आज. आणि उद्याच त्याचा एक चार शब्द टाईप केला. चार अक्षर लगेच पुढ येतय जिथ तू असं अस त्या केलेला मग ते अस. ते तसच हाय जवळपास आपली बॉडी आप आपली बॉडी आणि कॉम्प्युटर सेमच आहे.
हम्म आणि मग तुझं ते हे झोपेची गोळी असत्या त्यात काय असतय मेन् इन्ग्र्रीडियं.
त्याज्यात तरीई हम्म झोपच्या गोळीतलं माहित नाही. तो खेळ असणार हाय अ क्लोरोफोम. ऐक हा तो ऐकलाशील का ऐकलाशील क्लोरो फॉर्म कधी तरी. अ आता अस पिक्चर मध्ये वगैरे बग किडनॅप करायला ते रुमालावर वोत्यात माहितीय काय?
हा हा ते लिक्विड वोत्यात कोणत तरी.
हा ते क्लोरोफॉर्म असतय.
हम्म हम्म. ते एवढा हार्ड असतय की ते लगेच वास वगैरे घेतला
हो हो भरपूर हार्ड अस ते ते लगेच वास घेतला की आपण हे हो ते बेशुद्ध पडतोय. हाय आमच्याकडं ते आम्ही वापरतोय कशात तरी जे आता बघ आम्ही आता सिरप वगैरे बनवलेत अ बेसी शिकल अजून गोळ्या बनवायच शिकवलेलं नाहीयाय. सिरप बनवल्यात आम्ही. मग शीरफ मध्ये जरी आम्ही क्लोरोफॉर्म वापरल्यालोच.
हम्म सिरप म्हणजे कशाबद्दलचे?
आता बघ खोकल्यावरच वगैरे.
हम्म.
खोकल्यावरचेय एक पातळ औषध पण म्हणतय कने तेच खर आम्ही कस बनवलेलं एकदम साधं बनवलेलं एकदा सिंपल सिरप बनवलं सिपल सिरप म्हणजे काय असतंय. त्यात कुठला इनग्रेडियंट नाय त्यान काय होत नाय. तो साधा सिरप त्यात आपला पाहिजे तो इन्ग्रेडियंट घालायचा आणि त्याज ते औषध तयार होतय. आता समज अ हिजं पण असतय महितीयाय पॅरासुटामॉलच पण शिरप असतय महीतीयाय तुला?
पॅरासिटेमॉलचं माहित नाही रे.
ते एकदम लहान मुलांसाठी असतय हा ना ते लहान मुलांसाठी असतय पॅरशट मॉल सिरप कारण लहान मुल गोळ्या खाऊ शकत नाही ना एकदम लहान असतील बघ वर्षभरा त्या आतली.
हा ते लहान मुलांना ते लिक्विड देतात छोटे छोटे.
हा आपण पण बघ आता खोख कल्याची औषध खाल्ल की तेज्यामुळ आपल्याला झोप इत्या जरा. जरा का होईना, त्यात ती क्लोरोफॉर्म असतयच सिम्पल सिरपमध्ये क्लोरोफॉर्म असतयच. त्या क्लोरोफॉर्म मुळेच झोप इत्या आपल्याला.
हा हा.
अम्म ते गोळी आता समज तू कोण ते असं गोळीवर पॉवर वगैरे लिहिलेलं असतंय ते काय असतंय?
एमजी वगैरे लिहिलेला असेल.
हा एम जी वगैरे?
हां तर बघ गोळी बघ समज अडीचशे एम जीची आहे. एम जी म्हणजे काय असते थोडक्यात मिलीग्राम. म्हणजे एक ग्रॅम एक ग्रॅमला की पेक्षा पण कमी असतंय ते. एक ग्रॅमपेक्षा पण आतलं स्केल असते त्याला मिलिग्राम म्हणतात.
म्हणजे तुझं मेन इन्ग्रेडियंटच ते असतंय काय?
हां मेन ग्रेडियंटच स्केल असतंय ते.
हां हां.
म्हणजे बघ आता पॅरासिटामॉलची घेतलास अडीचशे एम जी तर त्यात आणि टोटल गोळीचा वेट बघायला गेलास तर एक ग्रामच्या वरती असतंय.
हम्म.
आणि त्याच्यावर अडीचशी एम जी का लिहिलेलं असतंय त्यात पॅरासिटमॉल जे आहे. ते फक्त अडीचशे एम जी असतंय बाकीचे जे असतंय ते सगळं एक्सीपीएंट म्हणतात त्याला म्हणजे जे आपल्याला त्याचा काय हानी होत नाही काय नाही.
हां.
असतंय ते.
मग त्यात ते एम जीवरनं तुझं किती वयाच्या कॅटेगरीला पाहिजे ते असं असतंय काय?
हां आणि आपल्याला दुखतय कितीे त्याच्यावरती पण
हां.
जर जास्तच होत असेल तर मग जास्त एम जीची द्यायची.
हां.
म्हणजे जास्त लागणार ना ते आपल्या बॉडीला जास्त होत असेल तर काहीतरी. आणि वयाच्या प्रमाणावर पण डोस असतात.
लहान मुलांचं वेगळं आणि वयस्करांचं वेगळं असं काहीतर
होय. अ वजनावरती पण डोस असतात, उंचीवरती पण डोस असतात. सगळे असे डोस वेगवेगळ्या टाईप आहे. हां किती हाईट किती आहे? वेट किती ती आहे? सगळं बघतात आणि मग आता बघ आपण कुठेतरी हां मग आपण एखादा मोठ्या दवाखान्यात वगैरे गेलो तर तिथं आपली उंची आणि वजन पण बघतात.
हम्म जास्त तरी वजन असं चेक करतात?
नाही करत एवढं वजन जास्त करतं वजनावर आपल्याला ते डोस ठरवतात किती द्यायचा? काय द्यायचा ते असं असतंय.
हम्म.
मी जास्त तर कधी दवाखान्यात गेलो की. वजन चेक करत्यात वय विचारतात.
हा तेच वय-वय वजन. हे सगळं बघतातच. कंपल्सरीच आहे ते त्याशिवाय डोस दिला. तर कस होतय अवघड होतय.
हा.
चुकून एखाद्याच वजन कमी असेल समज आणि हायडोस दिला, त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो आपल्या बॉडीवर. त्यामुळं वजन आणि शिय विचारल्याशिवाय देतच नाही
हम्म, हम्म. तुझं वजन आणि वय बघुन त्या पद्धतीने तेवढ्या एमजी च्या गोळ्या देतात.
हा, हा. असायं. म अजून
अजून काय नाही बघं तेवढचं, माझं चालु हाय आता. चालू आहे आता दोन तिनं दिवस झालं त्यामुळं अजून डिव्हिजन वगैरे पडलेले नाहीत कॉलेज
बस कशाला? प्रत्येक खेळाला डिवीजन पडणार.
होय. आता आमचं कसं तीन डिपार्टमेंट केलेत.
काय?
आता मेजर सब्जेक्ट आमचे तीन आलेत नई एक - - त्याला अकाउंटसी मेजर
हा.
ए काय बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि अजून एक राहायला शेवटचा तो कॉस्टिंग.
ह
मग आता - - किती आमचे तरी सातसे वि स्टुडन्ट आहेत. सेकंड इयर चे- -
हा.
सातशे साडेसातशे प्रत्येकाला असं डिवाइड प्रत्येक मेजर मध्ये
हा
सगळ्या ग्रुप मध्ये मेजर आहेत तीन-तीन
म्हणणं काय
जर तुझ्या मेजर मध्ये चार सब्जेक्ट तुझे कंपल्सरी
इंग्लिश वगैरे नाहीत का
हां इंग्लिश वगैरे किंवा आता तुझं अकाउंटन्सी मेजर हाय म्हटल्यावर तुझ अकाउंटन्सी सब्जेक्ट हाय. त्यात असणार कंपल्सरी मध्ये ॲडमिनी स्टेशन अस- - तर ॲडमिनिस्ट्रेशन हा कंपल्सरी असणार.
हा.
कॉस्टिंगच्या हेच्यात तुझा मेजर कॉस्टिंग
हा.
बाकी तुझ इंग्लिश वगैरे ते कंपल्स सरी मध्ये येते हा बाकि मं सब ग्रुप मध्ये तुझं कसं - - तरी एक पंधरा पंधरा सब्जेक्ट हाईत टोटल त्यातली प्र - - प्रत्येकान तीन सब्जेक्ट सिलेक्ट करायचे.
हा हा
त्यातलं मराठी मिडीयम ज्यान - - कसायं त्यांना फक्त दोन ग्रुपचं सिलेक्ट करता येतात. दोन पैकी एक कोणता तर - - बाकीच्यांनी पाच पैकी एक कोणतातर. आमचे कॉस्टिंग मेजर असल्यामुळे जास्त सब्जेक्ट नाहीत आमचे.
हा, हा.
पहिल्या मधला एक सिलेक्ट करायचा.
ओके.
त्यात आणि प्रोजेक्ट हाय. एनवोरमेंटल सायंस हाय. असं हाय, ते अजून डिव्हजन केलेले नाहीत त्यांनी.
आपल्यामुळे अजून डिव्हजन
हम्म. हम्म. हम्. हम्.
सगळ्यांना कंबाईन बसवत्यात. रिझल्ट लागला की.
कॉलेजला काय नाहीस.
ऑल क्लिअर हाय.
गणेश एम ना.
होय.
तय.
हम्म. काय पहिल्या सेमला जास्त, सेकंड सीमला जरा कमी.
ह असुदे, मार्केच काय एवढं विचारत नाहीत आता. हा तेच, मार्क आता ते बारावी पर्यंत विचारतात किती टक्के पडली? काय पडली? पैस् के रेजएशनला, हा. तेच असच हाय.
हम्म. तुमचे रिझल्ट लागलेत का नाही?
ची एकच सेमिस्टर झाल्या तेजाच लागलाय.
काय? कसं? ऑल क्लिअर काय?
हा मग ऑल क्लिअर झालं सोडं, सेकंड सेमची ते जरा टेनशन हाय. घ होते काय शिकवले काय कळत नाय, काय नाय.
सेकंड सिम तुमची झाली का अजून व्हायची हाय?
व्हयची हाय.
ते कदी हाय?
आता लागेल एक महिन्याभराण होईल.
लय लेट आहे की.
तुमच ऍडमिशनच लेट झालं रे.
हम्म, तुमचा आता सेकंड इयरच पण लेट होणार.
हा म तसच असतय रे. तसच आहे आमचं आता, चार वर्ष तशीच काढायची.
म आणि?
काय काय नाही बघ हाय निवांत हाय. चालतय चल ठेऊ काय.
चालतय चालतय.
करतो तुला नंतर जरा बाहेर जायचं हाय.
हा. हा.
हा.